हॅलो हा हा बोला. नमस्कार!
कसे आहात?
चांगलेये, तुम्ही?
हम्म. ऑनलाइन शॉपिंग तुम्ही कसं करता? ऑनलाईन शॉपिंग म्हणजे इंटरनेटच्या माध्यमातून मोबाईल केव्हा संगणक वापरून आपण वस्तू घरबसल्या खरेदी करू शकतो.
हो ना ऑनलाईन शॉपिंग आता ॲमेझॉन, मिशो, फ्लिपकार्ट, मिनतवा खूप सारे असे ॲप्स हे. आपण त्याच्यावरूनऑनलाईन शॉपिंग करू शकतो. इंटरनेट द्वारा
ग्राहक घरी बसून विविध प्रकारचे खरेदी करू शकतो ना वस्तूंचे? ऑनलाइन शॉपिंगचे फायद्या नंत र किमतीची तुलना करू शकतो, ऑनलाइन पेमेंट किंवा कॅश ऑन डिलिव्हीद्वारे करू शकतो.
हो ना पण हो इंटरनेटच्या माध्यमातून आपण करू शकतो ऑनलाईन शॉपिंग चांगलंय ऑनलाईन शॉपिंग पण छोट्या मोठ्या वस्तू
ऑनलाईन शॉपिंगचे फायदे पण खूप आहेत अहो जसं की घर बसल्या खरेदी करता येते आपल्या वेळ आणि प्रवासाचा पण खर्च वाचतो वेळ वाचतो आणि विविध ब्रँड आणि वस्तूंची तुलना करता येते आपल्याला
हो
तसंच बघितलं तर अनेकदा सवलती आणि ऑफिर्स ऑफर्स पण मिळतात आपल्याला ऑनलाईन शॉपिंगमध्ये आणि ऑनलाइन शॉपिंगचे काही ऍप पण आहेत म्हणजे जसं की मिशो
हो ना हजारो पर्याची उपलब्ध
हो आणि वस्तू आपल्याला मेन मुद्दा म्हणजे वस्तू आपल्याला घर खूपच मिळते त्याच्यामुळे आपला वेळ खूप वाचतो आणि ऑनलाइन शॉपिंगचे काही तोटे पण आहेत अहो जसं की अ अ वस्तू प्रत्यक्ष पाहता येत नाही किंवा तपासता येत नाही आपल्याला
हा हा
एखाद्या वेळेस वस्तू आपल्याला चुकीचे पण भेटते
हो ना पण आपण ते करू शकतोय एक्सचेंज वगैरे ते पण तिथं ऑप्शन असतात
डिलिव्हरी साठी वस्तू भेटण्यासाठी काही दिवस वाट पण बघावी लागत
हा पण ते वाट पहावी लागते हो तो पण आपला एक तोटा आहे
हो आणि ऑनलाईन फसवणुकीचा धोका पण असू शकतो त्यामुळं आपल्याला संखेतस्थळाचा पण वापर करता यावा
हो आणि ऑनलाईन आपण म्हणजे नाही ऑफलाईन आपण गेलो तर तिथं आपल्या तो डोळ्याने पाहायला मिळते आपण ते डोळ्याने सर्व पाहू शकतो घालू पण शकतो चेंज वगैरे करू शकतो तर आपल्याना म्हणजे चांगलं पण वाटत की नाही हो या वस्तू घ्यावा असं पण ऑनलाईन आपण कसं आहे ते वस्तू आपण पाहू शकत नाही डोळ्याने पाहिलेलं आणि मोबाईलमध्ये
पाहू शकत नाही तो तर तोटा आहे ना मग
हा तो तोटा आहे आपला
आणि सुरक्षित ऑनलाईनच्या खरेदीसाठी पण काही म्हणजे हे आहेत पेमेंट करण्यापूर्वी वेबसाईट आपण सुरक्षित आहे का ते तपासून बघवून पण पेमेंट व्यवस्थित करता येत आपल्याला पण आधी तपासून घ्यावं लागत वेबसाईट चांगली आहे का वाईट ते म्हणजे चालते का नाही चालत ते चेक करून घ्यावं ऑर्डर करण्यापूर्वी ग्राहकांचा अभिप्राय पण वाचावा लागतो आपल्याला
हम्म हम्म हो
ऑनलाईन शॉपिंग मुळ खरेदी अधिक सो पी जलदा आणि सोयची झाली पाहिजे झाली आहे
हा हो ना
मुळात ऑनलाईन शॉपिंग करायचं म्हटलं तर आधी नेट लागतं नेटवर्क व्यवस्थित पाहिजे नेटच चालत नसेल तर आपण ऑनलाईन शॉपिंग करू शकत नाही
हम्म हा ते पण आहे घर बसल्या पण म्हणजे करू शकतो ते पण चांगल आहे एक प्रकारे वाईट पण आहे पण ऑफलाईनमध्ये आपण... घ्यायला जातो... तर ते खूप चांगलं ए... पण ते पण आपल्या... ना... आपलं पेट्रोल वाचतं... ते वाचतं
पेट्रोल पण वाचतं... आणि पेट्रोलचा खर्च वाचतो, नंतर आपला वेळ वाचतो ते वेळ... मूळ... अ... म्हणजे, महत्त्वाचे हाये ना आपल्याला
हो
आपण घर म्हणा... किंवा ऑफिस म्हणा... स्कूल म्हणा, कुठे पण असल्यानंतर... आपण घर... म्हणजे बसल्या ठिकाणी आप पिंग करू शकतो. त्यामुळे, ऑनलाईन शॉपिंगचा आपल्याला हा एक खूप मोठा फायदा ए... आणि ऑफर्स निघाल्यां तर पर्स मध्ये पण... आपण काही वस्तू तो... घेतल्यानंतर... आपल्याला त्याचा फायदाच ए... कारण वस्तू जर आपल्याला पन्नास टक्क्यांमध्ये अस हे खरं आपल्या पंचवीस टक्के मध्ये, भेटून जाऊ शकते ऑफर्समध्ये
हो... आणि ऑनलाईन मध्ये कसं ए... म्हणजे तोटे पण आपले खरेदी करता... म्हणजे आपल्या... न.. क्वालिटी पण म्हणजे... मा.. माहिती नसते आणि त्याच्यामध्ये आप पण... अनेक ते बनावट केलेले वस्तू असतात ना पाठवले पण जातात एखाद वेळेस... एखाद वेळेस पेमेंट करताना पण फसवणूक होऊ शकते
हो हो
मंग अजूून
मग ते पेमेंट... करताना फसवणूक होऊ शकते त्यामुळे वेबसाईट मंतर... ही वेबसाईट चेक केली पाहीजे ना चाल- ते का होतय... वेबसाईट बंद असल्या नंतर आपली पेमेंट होऊच शकत नाही
हां हां ऑनलाईन... म्हणजे सुरक्षित पण ए... एक प्रकारे... एक प्रकारे हे पण ए... पण आपल्याला ऑफलाईन लवकर वस्तू तू भेटून जातो. एखादं वेेळेस आपल्याला अर्जंट राहिलं, काही राहिलं
हुं
आणि डोळ्याने पण आपण प्रत्येक्ष पाहू शकतो.
हुं.
की हे वस्तू आपनला पाहिजे तर... आपण अनी... जाऊन पण घेऊ शकतो. पण हे ऑनलाईन शॉपिंगला... काय ए की डिलेवरीला खूप वेळ लागतो. एखाद वेळेस काई प्रॉब्लेम पण येऊ शकतो
हा... आणि ओ टी पी, पासवर्ड आणि बँकेची माहिती कोणालाही देऊ नाई लागत ऑनलाईन शॉपिंग करताना... कारण ते जर माहित ती हो... माहिती जर दिली तर, आपल्याला फसवणूक होऊ शकते, किंवा आपल्या अकाउंटवरचे पैसे जाऊ शकता हा... तसा खूप मोठा फ्रॉड होऊ शकतो. त्यामुळे आपण आपली माहिती, पर्सनल कोणाला देऊ नये... जसं की पासवर्ड, ओ टी पी अकाउंट नंबर वगैरे... ऑनलाईन शॉपिंग करताना हा खूप मोठा तोटा आहे
आणि ऑफलाईन... पण ऑफलाईन तर... तुम्हाला कोणतं ऑनलाईन आवडतं का मग ऑफलाईन?
आम्हाला ऑनलाईन आवडतं... कारण ऑनलाईन शॉपिंग केल्यामुंळे ना आपला वेळ वाचतो, पेट्रोल वाचतं... त्यामुळे आम्हाला ऑनलाईन शॉपिंग आवडतं
हा... पण... कॅश ऑन डिलेव्हरी... हे पण चांगली ए त्याच्यामध्ये ऑनलाईन पेक्षा ऑफलाईन... पण चांगलंये, पण ऑफलाईन मध्ये पण... खूप वेळ पण जातो, पेट्रोल वगैरे पण खर्च जातो ता आपला
हो
आणि बाहेरचे हे म्हणजे... आपल्याला नीट जावं... ते पण एक प्रकारे भीती असते... खूप गर्दीमध्ये
हं... आणि काही वातावरणामुळे, आपलं नेट पण चालू तो पण खूप मोठा प्रॉब्लेम आहे
शॉपिंगचे पण हे दुकानात जाण्याची गरज पण उरत. नाही आणि तसेच ऑनलाईन बसत. आपल्याना ऑफर मिळते ते पण मिळते. मग जड वस्तू किवा किराणा सामान ते घरापर्यंत विनामूल्य पण येऊ शकते.
हो हो हो.
काय हो. आणि उत्पादनाचे काही अडचण होऊ शकते. हो ना.
तुम्हाला कोणती शॉपिंग आवडते ऑनलाईन
म ह ना. आणि मध्यरात्री पण चोवीस तासामध्ये आपण खरेदी करन हे केव्हाही करू शकतो.
आणि तसं बघायला गेलो तर ऑनलाईन शॉपिंग आपण वस्तूंमध्ये पण बघतो आणि ऑन म्हणजे डिलव्हरी आपल्या ते खायचे पदार्थ पण आपण ऑनलाईन मागू शकतो हॉटेल हे पण सोप काय कारण करण्यामध्ये आपला वेळ जातो तो वेळ वाचतो.
हा. वाचत टाइम पण वाजत आपण केव्हा आहे म्हणजे ऑनलाईन करू शकतो चांगलं आहे ते पण आणि घर बसल्या वस्तू येतं.
ह हो.
ऑनलाइन सेवा हे अत्यंत सोयीची
हम्म आणि खूप प्रमाणात ऑनलाईन शॉपिंगच करतात लोक. आणि त्याचे खूप फायदे पण आहेत आणि तोटे पण आहेत.
लक्षपूर्वक केल्यानंतर आपल्या तोट्या होऊ शकत ज की पासवर्ड अकाउंट नंबर वगैरे कोणाला नाही दिले पाहिजेत आपण हा पण खूप मोठा तोट आहे.
हो. अजून खूप सारे फायदे तोटे पण आहे पण आता आपल्याना जे चांगलं वाटलं ते आपण करायचं.
ह.
अजून
तुम्हाला ऑनलाईन शॉपिंग आवडते का ऑफलाईन आवडते.
ऑनलाईन आवडते म्हणजे दोघे आवडतात. ऑनलाईन फार आवडते पण ऑफलाईन पेक्षा ऑनलाइन पण खूप चांगलं आहे.
हो.
हम् ऑनलाईन ऑफलाईन नाही नाही.
तसं तर बघायला गेलं तर ऑनलाईनच चांगलं आहे कारण आपला वेळ असतो ना.
हो हो. तेच ना मग ऑनलाईन वेळ वाचतो ना पेट्रोल वगैरे थोडे्या पैशाने आपण वस्तू घेऊन घेतो.
हम.
हम्म. बाहेर अजून गेल्याने ऑफलाईन तब्येत बिघडते.
ऑफलाईन नंतर आपल्याला वस्तू पण तश पण माटतात. पण चांगलंच आहे असं काही नाही की वाईट आहे की ऑनलाईन ऑफलाईन आणि ऑनलाईन चांगले दोन्ही अल्यास चांगले.
हा. ऑफलाईन ऑ ईन दोघीांले आहे
हो
दोघे काम केलं पाहिजे
हो
स्त्री यांसाठी पण ऑनलाईन चांगले आहे कारण बाहेरच या कुठे फिरू शकतात ना चांगले नाही वाईट नजरेने लोक बघतात त्याच्यामुळे आपण घर बसल्या शॉपिंग करू शकतो त्यामुळे आपल्याला ऑनलाईन चांगली आहे ह एकादा खूप
हो ना हो ना बराबर आहे
तुम्ही पण ऑनलाईन शॉपिंग करत जावा हॅलो तुम्ही पण ऑनलाईन शॉपिंग करत जा आम्ही पण करू बाय
बाय हो